हॅलो
हॅलो
हा बोलाची मॅडम
हा आवाज येतोय
हा येतोय बोला
हा आता वेळ आहे बोलण्यासाठी
हो आहे तुम्हाला
हो हो आहे आता थोडस
तुम्ही कुठे गेलेला क नाही वग फिरायला
हिरण्याला आता ह्या रिसेंट ह वर्षी तर नाही गेलेले परंतु गेल्या वर्षी दिवाळी म सुट्टीमध्ये थोड ओके आमची फॅमिली ट्रीपच होती ते पण देव दर्शन साठीच गेहिलो होत आम्ही तुळजापूर अकलकोट आणि खंडोबा ज मजुरी एवढं केलं होत तस एक दोन दिवसा टप होती त पण घरचे सगळे होते त्यामुळे थोडस चांगलं वाटलं दिवाळीच्या सुट्टीमध्येच गेलं होत ह छान वाटलं त्या चान थोडस हो काय अ जेजुरीला मी पण फर्स्ट टाइम ला गेले होते मी पण च्या आधी मी फक्त ऐकल होतं परंतु ज्या वेळेला गेले त्या वेळेला खरंच एवढं म्हणजे चांगलं वाटलं माहितय आहे काय तिथ. आणि तिथलं म्हणजे हा फ्रेश वाटलं आणि तिथ कस असं म्हटलं जातय की जस कैलास कैलास जस आहे तसं. दुसरं देवस्थान म्हणलं जातं. तर जेजुरीला अस म्हटलं जातय. जस कैलास आहे तस जेजुरीच आहे होय. अ म्हणजे अ काय म्हणतात? त्याला मला शब्द आठव ना, जे पृथ्वी तलावरची दोनच ठिकाणी आहेत. जस कैलास आहे, तसं जेजुरी असं म्हणलं जातय. आणि तिथं लिहिलेलं पण आहे मंदिरात हा हा आख्यायिका हा हा. आख्यायिका पण आणि तिथं मंदिरावरती समोर फ्रंटलाच लिहिलेलं आहे की दुसरं ह दुसर हे म्हणजे कैलासच आहे हे अस म्हणून
हा हा हा हा
आणि रस्त्यावरून जात होत म्हणजे आम्ही काय केलं तुळजापूर, अक्कलकोट पहिला केलं मग तुळजापूर आणि त्याच्यानंतर जेजुरी केल होत. तो. आणि ज्यावेळेला पुण्यात हायवे लागला त्या वेळेला जातानाच लांबून ते म्हणजे कस अस असं माळच आहे ना. म्हणजे डोंगरच आणि सपाट प्रदेश हाय अगदी हायवेवरूनच जाताना दिसत होत डोंगर आणि वरती ते मंदिर दिसत होते एवढंच छान दिसत होत माहितीय का? लांबूनच एवढंच छान दिसत की असं अंगावर अगदी शहार आल. पहिला जस सिरियल मध्ये आपण बघितलच होत. जेजुरीच. हा आणि तसच वाटलं अगदी म्हणजे तिथनं बघूनच एकदम असं हे आलं उल्हास असतय ना आपलं. थोडस तसच झालंय. हा हा. म्हणजे दिसतानाच तेवढं छान दिसतय मंदिर लांबूनच दिसत जवळ जवळ भरपूर अंतर होतं हायवेवरून. दिसत होत ते डोंगरात असल्या मूळ उंचावर दिसत होत आणि अगदी स्पष्ट दिसते तिथन हायवेवर दिसते आपण तिकडे ह्याला कोणतं बरं बरं हे आहे दौंड दौंड न ज्यावेळेला क्रॉस करत हा म्हणजे दौंड म्हणजे हायवे वरून दौंड साठी एक रोड गेलेला आहे तो दौंड चा काय म्हणतात त्याला कमान पास केल्यानंतरच मग जेजुरीच दिसते
हा हा हा
केल्यानंतर जेजुरीचं थोडस म्हणजे अ हे दिसतय आणि तिथूनच अगदी छान वाटते तर गणपती अष्टविनायक मंदिर गणपतीचं पण एक हे लागते दोंड नंतरच लागते ते. तिथून मग जेजुरी. अच्छा एवढं छान वाटलं की आणि तिथ ज असं म्हटलं जाते कि लग्न झाल्यानंतर अ ते किती एक लाख पायऱ्या आहेत घेऊन जायचं वरती माहित आहे ते माहित आहे ना जेजुरी
ते रिल्स
हा हा हो तस आमच्या घरातले सगळे होते तर सगळे असं चिडवत होते की बघया कोण घेऊन जाते कोण घेऊन जाते.
हा हा
आमच्या यांनी पाच पायऱ्या चढल्या तरी पण.
बरं तेवढा खरोघर तेवढ्या पायऱ्या आहेत का.
नाही तेवढ्या पायऱ्या नाहीेये तसं बघायला गेलं तर चार रस्ते आहेत त्याला आम्ही शॉर्टकट घेतला होता मग ते दुसऱ्या कुठल्या एक लाखाच्या फायऱ्या आहेत त्या मग त्या आम्ही काय बघितल्या नाही.
होय का.
हा खूप शॉर्टकट घेतला होता आम्ही त्याच्यामुळ थोडस म्हणजे एवढं काय वाटलं नाही गाडी म्हणजे तीन अशा आता थोडस सुधारणा केल्या गाडी तिथपर्यंत जाते. टू व्हीलर तर जात जाते. खाली आपण पायथ्याला गेलो तर ना टू व्हीलरची सोय आहे टू व्हीलर वरन थोड पैसे दिले की टू व्हीलर मधन तिथपर्यंत पोचवतात वरती आणि थोड्या पायऱ्या राहतात. तेवढा नाही ये एक लाख म्हणतात त्या तेवढा नाही ये. असतील पण कदाचित. परंतु आम्ही थोडासा शॉर्टकट घेऊनच गेलो होत कारण आमची लहान मुलं आणि वयस्कर पण होते घरातले. त्याच्यामुळं थोडस हम्. नाही चांगलं वाटलं सुरुवातीलाच जाताना. भंडारा वगैरे सगळं, सगळीकड पसरलेलं.
असं एनी टाइम पण कायम असं पिवळ पिवळ असतेय का ते?
हा बहुतेक होय असतेच असते. जत्राच्या टायमाला जास्त आणि बाकीच्या वेळेला थोडस कमी असते.
हा
हा
जास्त करून लग्न झालेले लोक असतात. त्यात नवीन नवीन
होय होय लग्नाच्या सीझन मध्ये जास्त गर्दी असते तिथं कारण कुळदैवत म्हणून हा जास्त लोक प्रिफर करतात तिथं म्हणजे रेफर करतात. जातात तिकडे भारी वाटलं तेवढंच
आता आमच कधी होते गावाला जाणं.
होय काय तुम्ही कधी म्हणजे तुम्ही कोणत्या कुळदैवताला जाताय.
आमचं नाईक बा आहे.
नाईक बा हे इकडचं काय.
नाही, हा कराड कडे, कराडच्या पण पुढं बनपुरी म्हणून नावाचं गाव आहे. तिथ आहे ते नाईकबा म्हणजे ते पण डोंगरातच आहे. तिथल्या पायथ्याशी ते जे गाव ना त्याला बनपुरी म्हणतो बनपुरी नावाच हा कराडच्या म्हणजे थोडं फुडं एक दोन तीन गावं लागतात मध्ये ढेगेवाडी असे पण
बरोबर ते ह हलनाथ असं काही तर आहे काय? काय नाही नाईकबाच आहे दुसरंच आहे मग
हा दुसरंच, नाईकबा दुसरंच आहे.
होय काय ऐकून माहित आहे मला, बर बर बर हा हा. असतील की ते म्हणजे
जेजुरीला जाण नाही झालं. नाही ना ज्योतिबा ला पण नाही गेले.
होय की
वर्षातन एकदा हा दस दसऱ्याच्या वेळेला आमचं नाईकबारला जाणं होतं ना सगळे फॅमिली
बर-बर-बर हा-हा-हा-हा. होय नाही आम्ही असतोय, सारखंच असत कारण ज्योतिबा जवळ आहे. आणि म्हणजे ज्योतिबाला पण घरातले म्हणतात. त्याच्यामुळे ज्योतिबाला जाणं असते सारखंच
हा-हा ह-ह या ज्योतिवाची यात्रा असते ना
मोठी यात्रा असते यात्रेत मग कधी जायला नाही कारण गर्दी खूप असते. चैत्र पौर्णिमेला होय भरपूर गर्दी असते आणि रिस्क पण तेवढीच असते त्याच्यामुळ यात्रेच्या वेळेला कधी जायला नाही असं आधी मधी जाऊन येते कोल्हापूरला सहज केलं तरी थोडस मग पुढं जाऊन तसं ज्योतिबाला जाऊन येणार आहेय तिथे पण चांगल नॉट द बॅक साईडन आता सोयी भरपूर खरं म्हणजे तिथ पण मंदिरात जाण्यासाठी आधी कसं समोरनच थोडस जायला लागायचं खरं आता पाटि बॅक साइड ला दक्षिणेच्या दिशेला थोडासा दरवाजा आहे, तिथून लगेच गाडी तिथच लावली आणि तिथून आज लगेच दर्शनाला गेलं तर लगेच हे होते हम्म दरेच्या बाजून थोडंस गेलं तर मग हा हा हा थोडस हे होते. एकदा थोडस बघितलं की मग हे होईल, तर ते पण थोडस जागृत देवस्थान आहेच
प्रतिमच आहे.
कितीतरी लोक येतात ज्योतिबा
होय भरपूर लोक जातात ना ज्योतिबाला
होय
आमचं नाईठ बाईट होता मग दसरा फक्त होय ज्योतिला पण भरपूर म्हणजे कुल लय देवता आहे ते भरपूर जास्त तर लोकांचं त्याच्यामुळ
साईड ला सगळ्यांचच कूलदैवत ज्योतिबाच आहे.
हा शक्यतो जोतेवाज
बरं बरं आणि इकडं आबां
अंबाबाईला? गेलेलो ते- तर तेवढं जाऊन आलोय म्हणजे, दवाखान्याला गेलेलो- असं सीपी आर ला-
बरं! हा!
आणि मग इथं इथं देवदर्शन झालेलं एक तास तेवढं गेलेलो. गर्दी नव्हती काय नव्हती छान दर्शन झालं. तेवढंच-
ह...
हा म्हणजे तशच का निमताना का वहिना पण दर्शन झालेलं. काय म्हला?
हा... आ सोन्याचा कळस बसवला. आंबाबाईच्या मंदिरावरती-
होय होय अडीच कोटीचा ते अजून काम चालेल काल का परवा दिशीपासूनच बघितलेले मी पण ्रेस.
पण आत्ताच बघित.
हा व्हायरल झाले. नाही कालपासून चालूय काल परवा दिवशी पासून चालू. दोन चार दिवस झाले.
तस बांधकाम वर्ष झालं चालू आहे त्यांचं. ह वर - झालं बांधकाम कसं चालूये आम्ही जातो त्यावेळेला बघ- भरपूर अस पुढे - ते लाकडी हे करायला लागलत ना मंडप. हा!
मी जाऊन पण दोन वर्ष झाली त्याला. अंबाबाईलाच जायचं. असं, म्हणून नाही गेले. हो पण दवाखान्याच्या निेमताने गेलेलो आणि- असंच गेलो आणि दर्शन- छान झालं. गर्दी नाही गडबड नाही मस्त छान, हा देवीला पण बघता आलं. चाल ते ठेवू?
बरं बरं चालेल चालेल आपण आणि कधीतरी ह्या विषयावर बोलू ठीक आहे ओके ओके हां बाय बाय